हॅलो.
हा हॅलो नमस्ते मॅडम.
हा नमस्कार आवाज येतोय.
हो येतोय ना काय चाललंय मॅडम स्वयंपाक वगैरे.
काहीच नाही आज स्वयंपाक खिचडी झालीये. आज पाणीपुरी आणि भेळ खाऊन आली मला छोटी मुलगी ये तिच खूप चाललं होतं दोन दिवसांपासून पाणीपुरी खायची मग तिला घेऊन गेलेले मग काय एवढी भूक हम्म भूक नाही एवढी मग म्हणून म्हटलं आता खिचडीच टाकून देऊ.
कशी बनवले कशी बनवली खिचडी.
खिचडी मी साध्या प्रकारे बनवते कारण ती पण खाते ना तर मग त्यामध्ये कां दा टोमॅटो टोमॅटो अर्धच टाकते कारण जास्त मग आंबट नको व्हयला अर्ध टोमॅटो अ आणि एक बटाटो टाकलेला आम्ही दोघच असतो आणि छोटी मुलगी माझी. आम तिकच आहे फॅमिलीमध्ये ह आणि अ अ मग ते कांदा वगैरे परतून झाला की त्यामध्ये मग अ. कांदा हे अद्रक लसूण पेस्ट टाकते थोडीशी आणि मग आपलं लाल तिखट असतें ते टाकायचं मस्त मसाला टाकायचा थोडा काळा मसाला. आणि कांदा लसूण मसाला हे दोघी तघे टाकून देते. आणि आपलं हे अ मसूर डाळ असते ना मसूर डाळी आणि अ तांदळाची करते मी नाही तांदूळ मसूर डाळ याची करते हम मग तांदूळ धुन वगैरे त्यात टाकायचे म आपलं बाकीच
हम्म हम्म मॉर्निंग ला काय बनवत डेली.
ती डेली मॉर्निंग ला वेगवेगळ असतं रोज नाश्ता वगैरे आम्ही डायरेक्ट जेवणच करतो साडे दहा अकराला हम्म कधी कधी करतो नाशता वगैरे पण रोज नाही.
स्पेशल असं काय बनवता येत.
स्पेशल तर माझ्याकडे भरपूर आहे डाळबट येते मला अ कुळदाचे शेंगोळे येतात. आणि भरपूर असं पावभाजी अस तुम्हाला कुठली पाहिजे.
कुठली तुम्हाला जी आवडेल ते मी बनवेल.
अच्छा दाळपट्टी बनवता का तुम्ही
हो हो नाही मला नाही येत तुम्ही सांगा
नाही अच्छा दाळबट्टी ना अ कसं असं दाळबट्टीचं पीठ असं थोडं जाड असत म्हणजे आपला रवा असतो ना त्यापेक्षा पण थोडं जाड दळून देतात ते तर त्याच्यामध्ये ना हा गव्हाच गव्हाचा हो
हम् हम्
हो हो हो गवाचच तर काय गहू घ्यायचे गव्हामध्ये ना थोडे अ मकाचे दाणे टाकायचे तर ते अज ह अजून टेस्टी लागतात तर मग ते दळून आणायचं मका मका टाकायची मका हो
हो हम्
तर हम् आणि त्यांना सांगायचं की हे बट्टीच दळून द्या म्हणून ते जे मिलवाले असत त्यांना माहित असतं पट तिचं कसं कळायचं मग आणल की मग त्यामध्ये ना मग आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पीठ काढून घ्यायचं त्यात तेल टाकायचं भरपूर प्रमाणात तेल तेल टाकायचं आणि मग त्यामध्ये थोडा ओवा दोन व्यक्तींसाठी आपले दोन एका भाजीच टाकते मळायला
हम् हम्
पीठमळायला मग त्यात थोडा ओवा टाकायचा अ आपला खाण्याचा सोटा टाकायचा थोडासा आणि मीठ टाकायचं अ आणि पाण्यामध्ये ळून घ्यायच आपण जस पोळीलाळतो ना त्यापेक्षा थोड घट्ट म्हयच आणि मग त्याचे मळल्यानंतर त्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे असं जास्त पातळ असं जाड सरस राहू द्यायची जस आपण पोळीचा उंडा करतो ना तसाच उंडा करायचा फक्त नॉर्मल दाबायचं त्याला खूप पातळ नाही करायच आणि मग हा म्हणजे जाडसर पाहिजे असं तो उंडा जाड गोल गोल करायचे फक्त हम् आणि मग पाणी उकळायला ठेवायचं गॅसवर पाणी उकळलं की त्यामध्ये हे सर्व सोडून द्यायचे जेवढे झालेले असतील ते
पाण्या तुकडून घ्यायचेथे
हो पाण्यात उकडवते मी पाण्यात पाण्यात नाही नाही नाही मी पाण्यात उकडून घे देणार आहे हो हो काहीच नाही होत त्याला पाण्यात टाकायचे आणि त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं अर्धवट आणि ना ते काय पाच सहा मिनिटात किंवा मग कमी गॅसवर दहा मिनट लागतात उकडून घ्यायचे उकडल्याल्या कस कत की आपली सुरी असते ना सु त्यात थोडी असं खोचायची कि त्याला लागलं नाही ना सुरीला तर समजायचं हे उकडलं आणि
हम् हम्
उकडल्यानंतर त्याचा वास लगेच येतो की हा उकडलंय म्हण तर मग एक काढायचं थोडा वेळ गॅस बंद करायचा थोडा वळ झाकण दोन मिनिटं तसच ठव दयचं मग गरम गरम काढ द्यायचे मग त्याला आपल्या जसे आकारात हवे तसे कट करायचे छोटी मोठी साईज आणि मग तळून घ्यायचे खूप छान लागतात आता मी परवाच बनवली होती माझ्या मुलीला खूप आवडते हम्म हो हेल्दी आहे हो आणि त्यासोबत काहींना आंबड गोड अ डाळ आवडते अ तुरीची डाळ आणि काहीना तिखड ाळ आवडते
हम्म हम्म हम् ती कशे बनवतात?
आपली तुरीची डाळ असते ती नॉर्मल अ कुकरमध्ये शि घ्यायची हो त्यानंतर आम सुल असत ना? ते टाकायचं जस जेवढं आंबट पाहिजे तेवढं.
कुकरमध्येच टाकताना.
नाही नाही नाही नाही नाही नाही कुकर म नाही ते भिजायला टाकायचं आणि मग नंतर जेव्हा फोडणी फोडणी दिल्यानंतर मग जेव्हा आपण वर तून डाळ टाकतो ना मग त्याच्यानंतर टाकलं तरी चालतं वरून आणि मग त्याला मग तुम्हाला गुळ आवडत असेल तर गुळ टाक नाहीतर साखर टाकायची जसं जेवढं गोड पाहिजे तेवढं.
ती डाळ आपण उकडून म्हणजे काढलो आता शिट्ट्या झाल्या एक दोन तीन मग नंतर न
आपण नॉर्मल जशी फूडणी देतो ना अ जिरं मोहरी अ लसूण आणि कडीपत्ता
हम् हम्.
हे सर्व टाकून फोडणी देऊन घ्यायची आणि ना त्याला लाल ती खट टाकायचं आपलं मिरची नाही टाकायची कट करून.
हा हा ह्याच्यात डाळीतच टाकायचं का? फोडणीत टाकायचं लसूण वगैरे टाकल्यावर
फोडणी देतो ना भाजीची फोडणी देतो ना तशीच फोडणी द्यायची.
हम्म हम्.
छान लागत आमच्या इथे आमच्या इथे असंच आंबट गोड डाळ आवडते त्याच्यासोबत हा आणि तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत काय कि आता खानदेशमध्ये वरणबट्टी म्हणतात त्याला आणि वांग्याची भाजी करतात लोक किंवा मग काय काय आमसुलाची कढी माहिती का आमसुलाची कढी? पण बनवतात ती मला पण एवढं नेम हा हा काय?
ते आम्हाला नाही माहिती इकड तुम्हालाच माहिती. मग?
आणखीन मी कायच सांगू का?
छान लागते. हो तुम्हाला कुठली आवडते रेसिपी हो.
तेलगु लोक खूप राहतात.
काय?
साळे तेलुगूचे लोक साळी म्हणतात क त्यांना हा तुम्ही बालाजीत जाता तिथे पुलगोरा खात
हो हो हो हो आंबट भात नाही नाही
हा तर काय करायचं पाव किलो चिंच हे मी मेजरमेंट अ सहा सात लोकांसाठी सांग तर पाव किलो चिंच तुम्ही रात्री भिजायला टाकायचं. आणखीन एक मूठ भर पेक्षा म्हणजे एक दोन मूठ तरी हरभरची डाळ रात्रीच भि मी तर भिजायला रात्रीच टाकते. चिंच आणि डाळ हरबेराची डाळ भिजायला टाकायचं राहत त्या कोळ पूर्ण काढून घ्यावा लागतो ना मग ते बिया वगैरे असतात ते सगळं. सकाळी उठून काढून घ्यायचं ते मग आणि त्यात असं जास्ती पाण्याचं प्रमाण नकोय जेवढं पाणी टाकायचं ना ते आधीच टाकून घ्यायचं असं लिक्विड फॉर्म नाही ग्रेव मध्ये पाहिजे आपल्याला ते मॅडम मोबाईल थोडस सायलेट
हो हो एक मिनट हम् हा
मग तर ती ग्रेव व्हायला पाहिजे त्याचं म्हणजे लिक्विड फॉर्म नकोय आपल्याला घट. पाहिजे तो मग ते काढून घ्यायचं. तर स्टार्टिंगला काय करायचं हे मोरी टाक भरपूर तेल टाकायचं भरपूर म्हणजे ह्याला मी. पा चमचे कमसे कम चार ते पाच चमचे तेल टाकते मग तेला तर. मोरी टाकायचे कडीीपत्ता टाकायचे आपले लाल मिरच्या आपण तिखठासाठी युज करतो ना. बॅडगिमीथची ती टाकायची हिंग टाकायचं. आणि मेथी पावडर असते ना मेथी पावडर टाकायचं आलं लसूण. पेस्ट टाकायच आणि ती डाळ आपण भिजवलेली आहे ना हरभऱ्याची ती डाळ त्यात. टाका म थोड मी. आपल्याला लागेल तेवढ मीठ आणि हळद टाकायचं हे चांगलं पर. ून घेतल्यावर ते चिंच आपण काल भिजाला टाकले होतं त्यात सगळं आपण ते हे बिया वगैरे चिं हे असतात कि चिचुके सगळं काढून घ्यायचं आणि ते चिंचेच घट्ट ग्रेव त्यात टाकायचं आणि चांगलं मस्त शि शिजवायचं ते दहा पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं उकळी उकळीच त्याची पंधरा मिनिट यायला पाहिजे असं घट्ट व्हायला पाहिजे ते मग जेव्हा आपण खाली उतरवणार असतो तेव कोथिंबीर कट करून त्यात टाकायचं ही झाली ग्रेव ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर आठ दहा दिवस ही टिकू शकते
अच्छा
आता बहतच प्र सांगते भातात कुकर म ना एक दोन दोन चमचे तेल टाकायचं. आणि ह्या लोकांसाठी मी माझ्या वाटीने तरी कमसे कम सहा पाच सहा सात वाट्या घेते जसं छोटी मोठी वाटी बघणं मग घेते आणखी मोर त्या तेलात कुकरच्या ह्याच्यात दोन चमचे तेल टाकल्यावर मोहरी टाकायच कडीीपत्ता टाकायच तमालपत्र असतना तमालपत्र टाकायचं मीठ टाकायचं हळद टाकलं तेलात तर ते करत लगेच तर तुम्ही ते पाणी टाकल्यावर आणि तुम्ही तांदूळ आता पाच वाट्या घेतल्यात तर आपण दहा वाट्या पाणी घेतो तर ह्याला एक वाटी कमी घ्यायची एखादी एक वाटी किंवा अर्धी वाटी पाणी कमी घ्यायचं कारण ते आपल्याला ना सुट्ट मोकळं भात पाहिजे
हा हा हा
हा मग ते कमी पाणी टाकायचं त्यात नाहीतर ते असं म्हणजे अ हे होऊन जातं. खिरी सारखं होत मग थोडसं पाणी मोकळा भात करण्यासाठी- थोडसं पाणी कमी टाकायचं एखादी वाटी किंवा अर्धी वाटी कमीच टाकायची. मग हळद टाकायचं जर हळद आधी नाही टाकलं असेल तर तुम्ही इथे हळद टाक. शक मग ते कुकर लावून घ्यायचं एक दोन शिट्टीमध्ये ते- हो भात होऊन जातं मग तो भात म्हणजे शिट्ट्यांनी शिट्टी निघाली ना मग ते भात जेवढं पाहिजे तेवढं आपलं भात घ्यायचं ती ग्रेव्ही पण घ्यायची. हे मिक्स करून खायचं इतकं सुपर लागत ना खरंच तुम्ही असं खायला लागलात ना ते असं थांबलं जात नाही तुमच्या हाताने एक.
अच्छा आणि त्यात गोड वगैरे काहीच टाकायचं नाही.
नाही नाही गोड अजी बात नाही आंबड भात बोलतात त्याला.
अच्छा अच्छा
तिुपती बालाजी म भेटत तुम्हाला आणि आमच्या इथे नॉर्मल सर्र लोक गणपती तिला वगैरे नैवेद दाखवतात पण हे दोन दिवस भाटिक. बाहेर जरी ठेवलं तरी दोन दिवस भात टिकतं हे
अच्छा मस्त आहे अ मी एकदा गेली होती. ते आंध्र प्रदेशमध्येध्ये अ पिठापुरम म्हणून गाव माहिती का?
हो हो हो हो हो माहिती आहे.
तिथे खाल्लेला येल्लो कलरचा होता पण तो.
हो हो यल्लो कलरच असतो ह्याला मग तुम्ही हे दोन दिवस पाहात आपण कुगावी वगरे जात असेल आमे प्रवासत असाल तुम्ही दिल्लीला वगैरे इकड तिकड तर हे भात बनून आम् घेऊन जात दोन दिवस हा भात टिकतो आणि ती ग्रेव्ही फ्रीजमध्ये ठेवली तर- पंधरा दिवस पण टिकते पण त्या तेल पाण्याचा अंश नावा फक्त तेल तेलात करायला पाहिजे ह्या गोष्टी दोन दिवस मस्त तो भात पिकतो आणि ती ग्रेव आपण जेव्हा ला लागेल आणि तुम्ही अस नाही सगळंच मिक्स करता तुम्ही भात थोडं घ्या जे लोक येत असं आता आता कुणी खाणार आहे नंतर कुणी खाणार आहे असं तुम्ही थोडं थोडंस घेऊन कालवून खाल्ल तरी चालेल किंवा अय आता सगळेच बसतयत म्हटलं तर पूर्ण मिक्स करून खाल्लत तरी चालेल इतकं सुंदर लागतो ना हा भात खा खायला तुम्ही एकदा खरंच रेसिपी ट्राय करा